हा येतोय आता मधूनच कट झाला ग सर्वर डाऊन राहतो दुपारी वाटतं त्याच्या हम् साव म्हणत होती सर्वर डाऊन राहतं दुपारी त्याच्यामुळ कट हुन जात.
हा. आवरल का तुमचं?
आवरलं झाले जेवण वगैरे? बसलेत म्हटलं मग सुप्रिया म्हणे फोन करा म्हणे तिला. काय नाही काही कामात नाही म्हणे आता.
हा हा.
कोण झोपू राहिली काय?
नाई नाई बसलीय तिचं चाललंय गाणी म्हणायचं.
हा हा. आता तुझ्याकडं हाय का बचत गट सासूबाईंनी तुझ्याकडं दिला सासूबाईंनी तुझ्याक कडे दिला का म्हंटल, बचत गट
ए गप्प ना, काय म्हणते आवाज नाही येता.
अगं बचत गटाच, तुझ्याकडं दिला का आता असं म्हणते?
नाही, नाही. नाही त्यांच्याकडेच मी वेगळ्या गटात हाय वेगळ्या गटात हो.
हा का!
हम्म
तेच म्हटलं फोन करायला चालतो का नाही काय माहिती.
हा, नाही, नाही मी वेगळ्या गटात हाय ना त्या वेगळ्या गटात हाय.
हम्म, हम् ते दिंडीत गेलाय वाटतं ना?
हा, आता दिंडी सोबत गेलाय.
हम् हम
तुमच काय काम चालली?
का मग काय नाही, आजचं रोजचच चालतं. घरातच खाणपिण
हा, खाऊन पिऊन
हा, मळ्यात काय टामॅटो नाही लावले का गं?
नाही अजून नाही लावले, नागपंचमीचा लागवड राहत ना ते
हा
हम्म, अजून टाईम होयच
तुला जावं लागत असेल मळ्यात?
हा मग जावं लागत ना.
हम, आता ही लहान होते तोपर्यंत नव्हती जात आता जावं लागतं
हा जावं लागल तिच्या बाबा सांग पाठवू मळ्यामध्ये मध्ये तिला मग.
हम् हम्म, आता तिला शाळेत नाही टाकलं का गं, हा तिला नाही टाकलं शाळेत?
नाही अजून ती तीन वर्षच नाहीव, होईल ना मला स
हा पुढच्या वर्षी जाईल, मला दोन मुलीच आहे ना ह, एक दाहावीला आहे मोठी, आणि एक अ, पाचवीला.
ह, का
हम्म
ते शाळेत गेल्या असतील मग.
हा, त्या शाळेत गेल्या दोघी.
हम ह
चाऊ, देऊ पाहिलेले असेल ना तिथेेत. रोज खेळायला म्हण बरोबर ती उस्तारा तेवढ मारत
हा, एथंच खेळत राहतात ना. हम्म तुमचे काय काम चालले आता.
आमचे काम काही नाही, मळ्यामध्ये भात लावायचं आहे. ते माणसाचे मळ्यातले वाट्याने दिलेले आहेत ना ते करून घेते. आम्हाला काय जाव नाही लागत, हम्म
हो
टोमॅटो करायला दिले. काय माहिती आता, काय करत तो माणूस लावतो का नाही काय माहिती, भात लावल्यावर काय करल!
हा
हम् हम्म
आमची भात लागवणच चालूय, जाता मळ्या मध्ये दोन तीन दिवसापासून चालूय.
हा का, रोप चांगला असलात.
हा रोपते उपटायला जरासं, हे जाऊ राहिल त्याच्यात पुराच पाणीच गेल होत ना त्याच्यामुळ मग, इकड जाऊ राहिलं नाही तर झाले अस दोन दिवसात होऊन जाते, दरवर्षी हं यावर्षी टाईम लागला असेल, हम्
अ विकतात, नाही विकत ना?
अ विकतो ना मग.
विकता का?
हा भरपूर होता ना मग विकतो, दहा -बाराकर ते कसे होऊन जात मग आम्हाला घरी काही एखादा दोन असले तरी होऊन जात.
हा हा, बरोबर
हम्म.
आता आम्ही यावर्षी लावणार हेय मागच्या वर्षी दोन- तीन वर्षापासून नव्हती लावलेली त्याच्या आधी होते. मग ते दोन तीन वर्ष पुरली ना भरपूर झालेली होती तेव्हा.
हा, हा तुम्ही नाही विकते का?
नव्हती विकली मग तेव्हा, मग घरीच लागत ना ग खायला आम्ही दोन- तीन वर्ष केलेच नाही मग तेवढेच खाल्ली. खराब नाही झाले काही नाही, किड नाही, काही नाही चांगलेच. हम्म मग करून गेले आपले चांगले.
हा, ह
ह, एवड दिवस काय, होऊन गेलं एवढ्यात
हा
आता ते एक किती वाजता शाळेतून् हेय
ती ना अडीच वाजता येते
कुठे टाकली ती?
ती गुरुप्रसादला. हा घ्यायला, जायला लागत मग तिच्या बाप्पा नऊून सोडीत घ्यायला जात, बाबा असले घरी मग बाबा जाता घ्यायला.
ह मला कोण कुठे गं तुमचं? हॅलो
हॅलो, काय म्हणता?
बाळा कुठंय?
मळ्या तिकडेन नाईकवाडीक.
नाईकवाडीकड?
हा हा थांब ना. हॅलो. नाही, आजी, आजी कुठ आहे म्हणती. अ तिला आजीची आठवण हो येऊ राहिली दोन. तिन जाऊन सारखी. नाही आता येऊन गेले आता परत आत्या आल्यावर येतील मग.
हा भेटायला येते ना.
हा भेटायला येते मग
आणि हेच आवरानात. कडे आभ्र करायला मस्त आब्रो करायची. आता तिकड काय पार्लर वगैरे टाकलं का नाही?
नाही, नाही त्यांना शेतच जावं लागलं ना. हम्म
हम् पार्लर म्हणजे त्याच सगळं झालेलं होत चांगली प्रॅक्टिस झालेली होती.
हम्म, काकी अस चांगलं झालं असं प मग ते निम्म मळ्यात जाव लागत त्यांंच्या मिस्टराना नाही आवडत
नाही आवडत का?
तस मग, मळ्यात जातं का?
मग काय
हा
नाहीतर आब्रो खूप छान करायची ती.
हम्म सगळ यायचं त्यांन नवीन काय?
गावी तर लॉकडाऊन मग तिच्याकडेच जायचो अब्रो करायला. हा, त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं वाटतं ना.
हा, नाही लॉकडाऊनच्या अगोदर झालं होत ना. हम्म
डिलेव्हरीला गेलेली होती काय माहिती त्याचा वळेस
हा तेव्हा डिलिवरीला जायला असेल कारण की तेव्हा मोठी पोर होती ना.
हम्म
हम्म लॉकडऊन मधलीच ती काय म्हणता, म अजून
तुम्ही अकाउंट खोललं काय नाही?
खोललं का? आले मला पैशे एकशे सत्याहत्तर रुपय, हा माझे ना, आता हा सोळावा- सतराव हाय
हा काय?
आ ते पूर्ण झाल्याशिवाय ते बंद होता होणार नाही
हा, त्याच्यात काही ब्लॅक पण होऊन जात
हा, ते धरता ना कधी. धरत, त्याच्यात होवून जात. हम्म मरद साध म्हटलं जेवढ होईल तेवढं होईल.
हा मग काय माझे पण चार- पाच गेले तसेच.
हा
हा ऍड होवून जात त्यातन. हा मग ठीक हाय.
हा काय ते ओपन केलं आता ते. पोढ केलां शिवां येतं माघारं घेतां येणारं नाहीं त्यांच्या तुंन
ते तरं आहेचं
हम्मं बाकीच्यांची मी कांहीं एवढी होण्यांची ओळंख नाहीं आहे कोनां शी हां कोनां शि कायं बोलावं प्रश्न पडंतो मोठां बळंजब्री
मं त्यांपसांठी टीव्ही आणलंय आंता ते करावचं लागेल तिथं आंत तीसं
तरी सुप्रियाची बंरे पैकी कोणां कोणांची ओळंख आहे तिने केली वीस पर्यंत आलीं
हं हाॅल हम्मं भरंपूर पुढें गेलांय मंग
हां
हं
तरी अजूंन दहा करांयचे आहे पाहूं म्हटलं आंता मम्मी त्यांच्या यांयाच्यां तचं ॲप करूं ओपन त्यांच्यावर चार पांच कॉल करूंन घेऊं
अच्छा अं तुमचं तुमचं नाहीं नां मांझे नाहीं एवढे पहिलें सहा हं सावी ताईचे त्यांचे नंबर होते त्यां दोघी बोलायचं पणं आंता त्यांचे फोनचं लागती नाहीं ते कांहीं पांच सात कॉल होतें वाटतं नां एकां फोनवरं
हां हां
हम्मं मंग त्यां आंत लागते नां मंग सुप्रीयां आंटीचा नंबर दिलां
मं ते नीचं मलां दिलां
हां मंग टेन्शन आंता तुमचं
हां
हम्मं
हं आंता आमचं त्यांचं झालं पुंर मंग आंता कोणांला फोन करायंचा मं सुप्रिया म्हंणे गायत्रीलाचं करं
कशांव हं
तिलां तिने नाहीं केलेलं वाटतं कोणांला म्हंण मंग ते करेल तरं मलां लं ते मं नंबर
हम्मं
म्हंजे थोड्यांवर नऊ मिनिटं होऊनं गेले आंत
हां हां चिपकूंन पणं मंग जरी दहा मिनिटं झाली तरी ते एकां कमीचं दाखवंतय नां
हं नाहीं नाहीं सेकंदांत येतं ते
सेकंदाच येतं नां
हम्मं
हम्मं तुमची मुलं किती वाजता येतात.
आता येतील अडीजक पावणे तीन ला आणि एक संध्याकाळी सात लाच येत ते चे दहावीचे क्लास येत
हॅलो
हा बोल
मग तो फोन तो करा की
आ
फोन येत होता ओ नेमक हम् हूं हा चालल